हो
अ
हॅलो अह हा काय करत होत्या?
नाही काही नाही मोबाईल बघत होती.
अच्छा आज मार्केट ला जाऊन आले का?
हॅलो
हॅलो. आवाज येतोय माझा?
हो हो येतोय बोला.
अच्छा. मार्केट ला जाऊन आले का आज?
हो मार्केट ला जाऊन आलो जेवण केलं मार्केट निवड लं आता बसलो आहे टी व्ही बघत. मोबाईल बघत होती अ.
मार्केट खूपच महाग आहे.
हो खूप महाग आहे मार्केट खूपच महाग आहे आता पावसाचा. पाऊस आल्यामुळे आता पाऊस कमी झाला की वैरच असत आता थोडस.
स्वस्त कुठे होतंय ते तर महागच राहणार. महागाईच वाढली तेवढी ते स्वस्त नाहीच होणार. सगळं तीस रुपये पाव चाळीस रुपये पाव. त्याशिवाय भाजपालाच मिळत नाहीये काहीच.
नाही ना काहीच नाही बटाटे खूपच सर्वच महाग आहे.
हा तेच आमच्या इथे. तर पंचवीस रुपये किलो मिळतात बटाटे इथे आणि मार्केटला गेलं. तर वीस रुपये किलो मिळतात.
हो तेच आहे जवळचे लोक जास्त घेतात ना. हो जवळ बघितल्या तर खूपच महाग मिळतो त्याच्यापेक्षा असं वाटत. तर बाजारात गेलं तर सर्वच बाजार येतो.
हो आता मी मिर च्या चांगल्या आणल्या मार्केट मधून तर त्या अर्ध्या जास्त खराबच निघाल्या.
हो
आणि भाव तर काही कमी करत नाही पैसे घेतातच.
काय करणार आता.
हम्म
मग तर लागेल आपल्याला.
हो तेच भाज्या पण कुठे काय मिळत काहीच नाही मिळत भाज्या पण. आहे त्या घ्यायच्या तर महाग.
त्याचं खूप महाग काय करणार बघ आता, बाकी काय म्हणता कसं आहे तुमच्याकडे पाऊस?
पाऊस तर आता सध्या थांबलाय, दोन दिवसापासून खूपच चालू होता, आता आज तरी कमी आहे पाऊस. म्हणजे नाही, आता सध्या तर नाही पडतय अजून. हा बरं आहे बाबा, थोडं पळायला पाहिजे खूप पण नको पण पाहिजे थोडा
पाहिजे थोडाफार.
हम्म!
काय करणार.
हो.
बाकी काय म्हणता? काय म्हणता तुमची मुलं?
चांगली आहे आमची मुलं. चांगली आहेत, आणि हो आणि तुमच्याकडे, तुमच्या सोसायटी मध्ये अ मुलं आहेत?
हो, मग मुलं आहे ना. मुलं आहे, मुली आहे, आहे पण आमची नात काय जात नाही बाई बाहेर जास्त, हो.
अच्छा, हम्म हम्म.
तिचं कसा अभ्यास एक अभ्यास, तिचं तिचं घरातच ते आल्या बोलवायला घेत जाते थोडा वेळ.
हा, अच्छा पण नात तर कसं आहे मोबाईलचा ग जग झालंय, मोबाईलच बघत बसतात पोरं. त्यामुळे थोडं बाहेर गेलं पाहिजे, मैदानी खेळ पाहिजे त्यांना खेळायला. आरोग्य पण चांगलं राहत, तब्येत चांगली राहते, हे कसं मोबा मोबाईल घेऊन बसतात घरात, त्याच्यामुळे आरोग्य पण बिघडत.
बिघडत, काय करणार आता.
हो.
त्या तरा
हम्म हम्.
काय पण नाही करते ती, तिचं तिचां अभ्यास. जास्त काही मोबाईल बघत नाही, पण तिला सांगावं लागतं थोडसं जा बाहेर.
हा हा, हो. बरोबर, अच्छा, चांगलं आहे मग. हम्म हम्. तेच.
बाकी काय म्हणता?
काय नाही, बाकी तर चांगलं आहे, तेच म्हटलं. बोलूया तुमच्याशी.
हो.
तरी नवीन ऐकून
काही नाही बाबा काय
हा हम्म हम्म
काय करता तुम्ही काही उद्योग पाणी काही घरी
नाही सध्या तरी नाही करत मी पार्लरच करायची आधी मग आता घरात जेवढं येतात तेवढंच करत ते मग मी हो आत त्या बाहेर काही नाही आधी मी भरपूर वर्ष केलं माझं. स्वतःच शॉप पण होत.
हो हो हो चांगलं आहे ना मग चांगलं आहे आता. तर येईल तेवढं करायचं
हो मग तसच करते मग.
हो याच नाही काय करणार मग.
हम्म तेच न मग.
थ सर.
हो.
काय झाले जेवण.
हा जेण वगैरे आटोपलं आता. थोडं सकाळ सा जेवणाच्या तयारी करत होती ड. बनवा असतो मग थोड भाजी वगैरे निवडायची काढायच स. काय तयारी करायची ते चालू तर ते झोपेल आता आता बराच वेळ पण झालाय. हो मग त सकाळची तयारी करून ठेवली. हम्म परत त्यामध्ये आता हे पावसाळी वातावरणामुळे कपडे. पलेले नाहीय.
नाही ना कपडेच वाढत नाही हो. कपडेच वाढत नाही फॅन खाली ठेवावे लागतात कपडे तेव्हा वाढतात.
हो.
हो
तेच बाकी काय तुम्ही काही पुस्तक वगैरे काही वाचतात का नाही.
हो हो वाचन करतो ना आम्ही मी वाचन करते. वाचन वेचन चालू असतं म.
हा तेच आजकालच्या युगात कोणी वाचत नाही. सगळे जण मोबाईलच बघतात वाचनाकडे सगळ्यांचं दुर्लक्षच आहे.
वाचन चालू असतं माझं.
हम्म हम्म चांगलंय वाचतात वाचायलाच पाहिजे. हो.
हा.
ह् थोडी आणि अ कसं एक्सरसाइज. पणथडी लू ठेवायची.
हो हो ते तर आहे आता किती. किती दिवस झाले नाही ना गेली थोडेसे पाय जडजड वाटतात थोडे असं.
हा मग तेच पायाची हालचाल थोडी कमी झाली.
हो तेच पण.
हम्म हम्म.
कायद करणार आता.
हो तुम्ही कुठले? आपल्या धुळ्या साईडचे का तुम्ही?
काय म्हणता?
धुळ्या काढचे का तुम्ही?
हो आम्ही धुळ्याकडचे.
अच्छा हां हां. हम्म यच
धुळ्याकडचे, तुम्ही कुठल्या आहे?
आम्ही तिकडचेच आलो, आम्ही पण तिकडचेच.
असं का मग चांगला आहे.
हो ते जस करत राहा फोन.
हो हो तुम्ही पण करत राहा.
हो. तेवढंच फोन करत राहिलं तर मग नवीन नवीन गोष्टी पण कळतात. समजतात आणि बोलल की जरा बरं वाटत. मग तेवढं करत राहायच फोन हम्म हम्म. हम् तेच आणि काय पावसाळ्याचं झालं का घेत का तुम्ही छत्री, रेनकोट वगैरे काय?
हो आज जप जुनच आहे मागच्या वर्षाचं.
हो का?
मग तेच काही जास्त तर काही बाहेर जाणं होत नाही.
हो नाही पण तरी मार्केटला जातात तर लागत असे मार्केट काही ना काही निमित त्याने थोडं बाहेर जावंच लागत त्यामुळे लागतच.
लागतच त्याच्यामुळे थोडस काहीतरी जवळपास दुकानात गेलं की.
हो हम् हम् ते बरोबर.
बाकी ब बाकी काय म्हणत तुमचं कसं आहे?
आमचं पण चांगलं आहे मस्त व्यवस्थित.
हो ना.
माझे पण पुस्तकं वाचण्या चालू असतात. हो मग मला पुस्तक वाचण्याची आवड खूप आहे, मग मी थोडं वाचतच असते. वाचनामध्ये माझ थोडं आहे लक्ष आणि कस आहे माहिती पण होते बऱ्याच गोष्टींची हम्म.
त्याचून काही कर
हो. काय बाकी?
नाही बाबा बाकी काही नाही बाकी चांगला आहे. त्या आम्हाला तुमच्या गावाकडचे भेटले होते हो हो.
अ आमच्या गावाकडचे आमच्या गावाकडचे भरपूर लोक आहेत आता कसं आहे आता तुम त्यांनी आमच गाव एक म्हटलं तर आपल्या मराठी तर खूपच भेटणार.
त्यांचं धन.
तेच.
काय तर.
हो केलंय.
होय.
याच आणि काय. अजून काय बाकी काय तुमच्या सोसायटीमध्येच राहतात ना तुम्ही.
हो हो. सोसायटीमध्येच राहतो ना आम्ही हो. काय तो तो त्याच्या त्याच्या घरात असत. काम पडलं की येतं थोडंसं बाहेर बोल''--'' तो दोन शब्द आणि मग घरातच आपलं आपलं घरातच राहायचं. हो. इथं कोणी जास्त येत नाही बाहेर आपण पण आपलं काम. करायचं घरात बसायचं वाचन करायचं. थोडं टी व्ही बघायचं असं काहीतरी करमणूक म्हणून बघायची.
बरोबर हम् चांगलं आहे हो. तेच हम्म हम्म.
हम्म.
बाकी अ काय बघ. तसं वातावरण कसं आहे तुमच्या इथे आता काय थंड आहे की गरम होतय.
नाही नाही थंड आहे ना आता दोन दिवस पडून गेला तर थोडस थंड आहे. पण कसं अजून कंटिन्यू पडला असता तर मग थंडी वाटली असते हो.